शी सृष्टीच दोन दोन इनमाले जा
होय. मी पण लालेल परवात आपण एक दोन
ह
किती, एका व्यक्तीला कॉल कराय किती लिमिट असते. हॅलो
हो हा ऐकूयाला आवाज
लिमिट कितीते विचारलू ग?
काय
एका व्यक्तीला कॉल करायला लिमिट किती अस ते
काय माहित नाही बाई.
हो का
ह
किती राहिला ना?
हम्म अलतीची नाव असते? हा. तला खनखणीत. चार पाच आता एकतीस आहे. एकतीस आलात तास का त्यातले चार राहिल्यात.
मला एकोणचाळीस आलत्या अ एकोणपन्नास आल्यात होय ते मध अगं टोमॅटिकच कमप्लीट झालत.
हम् आणि काय म्हणतेस कुठे गेल?
कारण एक ते कुठे ना असल भात फिराय
हा ह मला वाटलं सुट्टीला गेलीस का काय.
पेमेंट किती आलं.
आता आले बघ स शे नव्वद रुपये. अजून्यायच हम्म अजून टास्क म्हणजे मी कसं केेलतो विम्मा अजून टास्क उरलेले मला तेव्हाच केलेलो मी ना ते माहिती घातलेली मग तसं ते पेमेंट दाखवलेलं थोडं थोडं फार येते ना टास्क होल होतील तसं आणि काय मग कॉलेज तू तू उद्या जाणारस काय मग ते िकेटीच्याज
त्यानी सगळी माहितीच सांगणार नुसत
हो
आम्ही विचारून आले
ह
होगल जा कसा आहे
कोण वैष्णाईसोबत गेलतीस काय
नाही बक्कीच क तु
हम कारे
बस पाठवलंच म त्यां जाणार असस तुझं
हम् हम ल लांब राहतोय मी आधीच
बसची पण सुविधा केल्या
हो काय त्यालंच केलंय ज
त्यांना पैसे मिळत असतील
होय मला काल गडिंग्लासचा क कॉल आल तर बई गडिंग्लासला कुठला कॉलेज आहे ग
हाय असतील की भरपूर कॉलेज आहेत मला तर ढेग आला मी तर हा हा हा म्हणतेय आणि सोडून देतय काय सांगायच त ना आता
तेसत आणि त्यांना मार्क बिरकं सगळं माहित आहेत बईल
हो होय
विचारणारत तुम्ही कुठला काढताय व माहिती ब काय नमद
टाम पार बरत आहे तिथं जाार धाव इला करीव नेन हंगलत हकत
हम् हम् ह् ह
सवा जावा अ पॅकेट इरदल ह
ह ह हम
बला
क्ड मला पुणे शिकव किक
क्लास जॉईन करा
हा ह ह
ऑनलाईन वेनलाईनची का अजून सुविधा नाहीे ऑफलाईन चालू आहे हो
कन्नडच बोलताय घरी
तसं काही नाही मिक्स असते खरं जास्त कन्नड
हम्म जास्त कन्नड काग कन्नड बोलू नका हग
कागळ
मराठी बोला
बोलतय मम्मी पप्पांसोबत कन्नड भावा बहिणीसोबत मग मराठी
हा
आपल्या वयास
तुम्ही तर ते कडचचच आहे ना त्यामुळे ते जास्त तिकडेग
काय ग हॅलो
हा बोल कि
काय आवाज आला
अग खढच लो ग मला वाटलं तुमच्या मम्मीला म्हणालेस
गवा झाला म्हण काय सांग पडलीस पिडलीस काय पडलीस
होय पडलो ह ह
आवाज पण ये ना तुझा
अगं मला वाटलं तू मम्मीला विचारलंस म्हण म्हटलं मला वाट
कुणा कुणाला खेळतेस फोन
सृष्टीला अस तुला एक दोन केल तू तव्हा आणि अंजली- निर्मलीला एक दोन दोन जास्त सृष्टी भरतऱारीलाच केलोय
मी पण सृष्टीलाच केलोय
हम्म आणि ते व्हॅलिडेशन टास्कचा काय विषय ते
व्हॅलिडेशनच नाही ग ते वेगळं, ट्रान्स्क्रिप्शनचं आहे वाटतं
वॅल्यशन दे ग वीस तास मग ते वीस
तस नाही, हे जर आपले ज जस जसं आपण टास्क करतोय ह्याच जर ह्वॅलिडेशन कंप्लीट झालं, तर आपल्या पेमेंट येणार असं सांगितली तीनं हे आपलं व्हॅलिडेशन व्हाल आहे ना -अजून ते होय ज तर ट्रान्स्क्रिप्शन देणार मग त्यात जर फीस अँसेप्ट झालं तर मग पुढे टास्क येणार,
ह् पप्पांच्या फोन मध्ये माझ्या ईना बाई ते आधीचा अकाउंटला-
का?
काय माहिती? ते तर, बघायला पाहिजे,
आज, आज टाकतो म्हटलत ना म भग्या काय असतील त्यात
ते फोन अ फ्रेंड ग आता आपण चालू, - चालोय का नाही हे, असलं टास्क येत नाहीयेत माझ्या आधीच्या अकाउंटला,
हम आणि ह- आज ज्यांचं जे कम्प्लीट झालय त्यांना ते नवीन टास्क घ टाकणारार आहे, नाही,
ह्म्म...
पटा-पटा पैसे पाठवा म्हणाव त्यांना,
ह्म्म ह्म्म...
तुझं पेंडिंग दाखवतेय का?
का? म्हणजे?
अ ते पेमेंट वगैरे पेंडिंग किती राहिल ते दाखवत काय वर?
होय- होय पेंडिंगच राहिलंय गं, आलंच नाही, मला दोन रुपये आल्यात फक्त.
ते पेंडिंग दाखवतच नाहीये,
तूय-
होय, अपडेट मारलाय का तू? अपडेट मारलायसा नव्ह तुम्ही? मला आलंच नाही अपडेट?
वा
मग त्यामुळे माझं ते कुठं दाखवण वाटतं? आता अपडेट मारयला पाहिजे मग- ते ताप -
लई वेळा अपडेट आले लई वेळा,
स- हा-
काय करतेस?
पैशांचं काय कर- हवंय, मी, तर करून आलो बाई.
होय-
होय मैत्रिणी सोबत कोल्हापूरला गेलते परवा
होय चांगलाय
हम्म.
काय करायचं? काय तर मिळालं म्हणायचं. तेवढंच काय तरी खरं कमी दिल्यात असं वाटालय मला होय तने
आणि ज्या एवढा आपली इफेक्टिव स्पीच आहे तेवढ्यालाच मला पाचशे दहा सहा आणि सहाशे स साडेसातशे
किती का ऐकू येईना साडेसातशे आणि तुझं टास्क किती झालात कि ग?
अजून यायचंय ते अगोदरच आहेत म्हणजे थोडं म्हणजे निम्म निम्म केलतो का नि मी तवा आल्यात ती. आता हे परत मी काल काय परवा कम्प्लीट केलंय त्याचा अजून यायचंय.
हम्म.
इका
कधी ऍडमिशन ते काय चालूते कोण कोणास ठाऊक वैताग आला घरात मला.
तुझ्यावरचा मला
बघ की तर कंटाळा आला बाई रोज झोपायचं दहा दहा वाजू पर्यंत तेच चालू आहे गाडी काय करतीस ग घरात?
सकाळी उठायचं आवरायचं जरा काम करायची कसला अभ्यास? मोबाईल बघायचं दुपारचं तर झोपायचं काय पण म्हणजे काय? करू ग
हुशार
काय पण करू शकतात. हुशार पोरी काय पण करू शकतात म्हणलं.
क्वेश्चन भर आता हा ठेव.